हाय
हो, येतोय तुम्हाला?
हा, हा.. येतोय ना येतोय.
ह्.. ह्.. ह्... अच्छा, कुठे राहतात तुम्ही?
नाशिकमध्ये, ट्रीम... नाशिक रोड. नाशिक पूर्ण हावेला रोडकडे जाताना, ड्रीम सिटीकडे.
अच्छा... अच्छा... ओ. के. म्हणजे ते प्रॉपर नाशिकमध्ये नाही आहे का?
नाशिकमध्येच आहे ना प्रॉपर.
म्हणजे नाशिक रोड, नाशिकमध्येच आहे का?
हो.. हो... नाशिक रोड. नाशिक रोडला जातांना, बोधलेनगर स्टॉप लागतो ना, त्याच्या थोडं मध्ये यावं लागतं.
अच्छा.... मी पुण्यामध्ये रहाते. धायरीमध्ये हो... हो...
हा.. हा.. हा... मी नाशिकमध्येच आहे.
अच्छा.... म्हणजे आधीपासून तिथं की जॉब?
हो, नाही -नाही... आधीपासून तिथेच आहे, म्हणजे सास.. अ.. लग ग्न झाल्यावर नाशिकला, नाही तर मा.. माझं माहेर ओझरच आहे.
ओ. के. ओझरचा गणपती तेचं ना? ओझरचा गणपती आहे तेचं.
नाही.. नाही.. नाही ते पुण्याकडे, आपलं हे नाशिक जवळचं ओझर. विमानतळ... ओझरचं विमानतळ
हा.. हा... ह..
तिथल्या ओझरला जवळ आहे म्हणजे, नाशिक ओझर अर्धा पाऊन तासाचा रस्ता.
हो... बरोबर, तेच तुमचे किती कॉल झालेत?
माझ्ये अजून आत्ताशी हा तिसरा कॉल आहे, आत्ताच ओपन केला आहे मी अजून.
अच्छा.... म्हणजे ऍप तुम्हाला ते... टास्क आता असाइन झालायं का?
हा.. हा... टाक्स आता हे झालायं, म्हणजे क.. करून खूप दिवस झाले होते, पण तो अजून चालूच नव्हता झालेला.
मग आत्ता अजून चालू झालं होतं दोन -चार दिवसापासून मग टाक्स चालू झालायं आता. पहिलाच अजून, तुम्हाला किती दिवस झाले?
माझे, आता... माझे म्हणजे पाच- सहा दिवस झाले, पण माझे कॉल नाही झालेत ना एवढे आज आणि उद्या सुट टी... य.. जॉबला पण असते ना... तर नाही जमलं म्हणजे कॉल करायला, तर म्हटलं दोन -तीन दिवसामध्ये करून टाकू. काल पाासून स्टार्ट केलं.
हां, सव्वीस जुलैपर्यंत दिलेलं आहे ना... तुला पण सव्वीस जुलैपर्यंत आहे का? हा... हा.. हा.. स, माझा हा तिसरा आता समजा तुम्हाला केला तर मग तिसरा कॉल आहे ना... आपल्या आला तरी पण आपण तो धरू शकतो ना?
धरतो पण मग ते मिनिट कंप्लीट व्हायला पाहिजे तेवढे.
हां टेन मिनिटचं, टेन मिनिटचं का हे आहे ना ते.
हो हो हो बरोबर. तेच ना आता वाया गेल ना, म्हणून म्हटले तुम्हाला एक परत करते म्हणजे कसं परत तुम्ही करा मग तिकडून मग मी परत इकडून करते. असं आपण चार एक जणाला चार कॉल करू शकतो ना.
हा हा हा एक जणाला चार करू शकतो.
हा मग आता फ्री असणार तर, आपण आपले चार गुत तरी होऊन जातील पुढे असं.
हा.
मग परत ते नवीन व्यक्तीला फोन केला ना, की प्रॉब्लेम होतो म्हणजे कोण णी आहे, नाहीे आहे फ्री असं होत ना.
हा हा ते तर आहेच. आणि मग तुला हा अ त्या ॲपवरून, ह्या ॲपवरून नंबर मिळाला का हा?
नाही. ऍक्च्युली अह जे फ्रेंड सर्कलमध्ये आहेत ना, त्यांनाच विचारलं म्हणजे मग त्यांच्याकडून घेतलं, असं केलं. हो हो.
हम्म. कोणाकडनं घेतला मग तू नंबर?
फ्रेंड आहेत ना दोन तीन ज्यांच्याशी मी आता कॉलिंग वगैरे केलेत ना आता माझे पंधरा कॉल कंप्लिट झाले मग त्यांनी ज्यांना ज्यांना केलेत त्यांच्याकडून मग मी नंबर अह हे करते घेते आणि त्यांना फोन करते मी चार चार चार चार कॉल कम्प्लीट करते कारण अनोळखी व्य क्तीना करायच नाहीयेत ना
अकाउंट ला काही आलंय तुला?
पैसे ना येतात मॅडम येतात. मला आलेले आहेत. म्हणजे माझा माझ्या घरात अह
फेक सारखं नाही ना काही असं म्हणजे नंतर वी बँकेत आता अकाउंट आपल्याकडे त्यांच आप
आपण जो अकाउंट नंबर त्यांना देतो ना किंवा जी त्याचा जो आयडी असतो आता तो द्यायचा असतो ते पेमेंट नाही का तिथं क्लिक केलं ना कि तिथं सगळी इन्फॉर्मेशन येते मॅडम ती वाचली की तुम्हाला कळेल. मग ते आपल्याला दोन रुपये पेमेंट पाठवतात अकाउंट हेच आहे का ते चेक करण्यासाठी
हा हा हा.
मग ते आपल्याला दोन नम दोन रुपये आलेत की त्यांना येस म्हणायचं. अह ग्रुप वर मेसेज टाकून की हो हेच माझं अकाउंट कन्फर्म करून घ्यायच आणि मग
नाही पण असं म्हणजे आपण ठीक आहे पण मग पुढे आपल्याला काही भी ती नाही ना त्याला कारण कसं अकाउंटला पैसे राहत कोणाचं काही राहतं तशी डिटेल नको हे व्हायला असं लीक म्हणून भीती वाटते. त्याच्यामुळे पण तसं काही नाही ना तेवढं
हम्म हम्म हम्म थोडस रेंज मध्ये या ना मॅडम. थोडा आवाज कमी झाला होता तुमचा
हां आता येतोय?
हां आत्ता येतोय
बोला.
हां तर मग ते पेमेंटचं काय म्हणत होता तुम्ही अजून
नाही पेमेंटचं म्हणजे आपण करतो आहे पण म असं भीती वाटते ना ती आपल्या अकाउंटला काही राहतं मग काही असं लीक नको व्हायला असं की आता बाहेर ऐकू येतं ना असं तस
काम करा तुम्हाला तसं वाटतंय ना काय करायचं जो जीपे चा आयडी आहे ना तो द्यायचा पूर्ण बँकेचे इनफॉर्मेशन नका देऊ अकाउंट नंबर डिटेल्स ते जास्त नका देऊ कारण की कसं आपल्या फोनला
फोन पे
हा मग फोन पे चा आयडी असतो तुम्ही ते पेमेंट जो क्लिक करून ओपन केलं तिथे इन्फॉर्मेशन येते तो नंबर टाकायचा असतो त्याच्यामध्ये आपला प्रत्येकाचा अकाउंट नंबर अकाउंटचा तो जीपे किंवा फोन पेचा आयडी वेगळा असतो. तो ना
हम्म हम्म ह
तो टाकला आपल्याला दोन रुपये रिसीव्ह झाले त्या कंपनीकडून की मग इशू नाही मला ही सुरवातीला तसंच वाटलं की बँक डिटेल्स कशाला देऊ की मला प्रश्न पडला कारण कसं मी वर्किंग आहे ना मग सॅलरी वगैरे हे सगळं त्याच्यात जमा होतं.
नाही माझं पण आहे ना माझं पण सॅलरीचं राहतं ना.
एक्झॅक्टली मग मलाही तसाच प्रश्न पडला की द्यायचा का नाही द्यायचं मग मी काय केलं त्यांनी खाली दुसरं ऑप्शन पण दिलं होतं की जीपे, गुगल पे, फोन पे पेटीएम यांच्या आयडी पण तुम्ही देऊ शकता म्हणजे पण जस एक दुसऱ्याला किंवा काही विकत घेतलं शॉप तर आपण त्याला जी पे करतो ना आपल्या आयडी वरून पैसे जातात बँकेचे डिटेल्स थोडे जातात त्यांच्याकडे.
हां ते तर आहेच.
तस ते आपल्या स्कॅनरवर डायरेक्ट पैसे पाठवतात, कळवलं का तुम्हाला आता मला काय म्हणायचंय. म्हणजे त्याच्यात बँकेचे डिटेल्स नाही जाणार म्हणजे तुम्ही नाही म्हणझे तुमाला प्रॉब्लेच नाही होणार ना त्या गोष्टी आणि पेमेंट पण रिसिव्ह होईल.
हा काय नाव आहे तुमचं?
माझं नाव आशा. हा पाटील.
पाटील का हां हां हां. कुठे जॉब जळगावचे मी पण जळगावचेच आहे ना.
हो का.
हा डाके आडनाव, हो डाके.
आमच्या जळगाव म्हणजे आपल्या जळगावकडे.
हा पाटील ल आम्ही म्हणजे भादली चें आम्ही डाके. हे माझा सासर भ भदलीच आहे.
भादली म्हणजे कोणत्या तालुक्यात आलं ते.
असुदा असुदा भादली. जळगावजवळ, हम्म तिथे जाव हम असुदा भादले जाऊ.
अच्छा मग तुम्ही नाशिककडे म्हणजे लग्न झाल्यामुळे गेलेत का तिकडे.
नाही नाही पहिल्यापासून आम्ही लहानपणापासून इकडेच राहतो. हम्म आ माझे म म्हणजे वडिलांचं इकडचं साळवा नांदेड आहे तिकडचं गाव. सळव्यचे होते ते वडील सगळे इकडेच आले, सगळे ओझरलाच राहतात.
आधीपासूनच.
उतरलं हा त्याच्यामुळे सगळ इकडेच आहे. जळगावला काही काम वगैरे, लग्न वगैरे असलं तेव्हाच जातो. काका न ते राहतात माझे जळगावला मावशी काका,, हा ना तेव्हा एक,, हम्म तेव्हाच जातो मग
तेव्हाच, मग तसंच वर्षातून एक वळा दोन वेळा असं जाणं होतं ना, जास्त नाही होत.
तू कुठं जॉबला य आणि
मी टीचर आहे आणि इथे जॉबला आहे,, सी बी एसई स्कूलमध्ये आहे.
हम्म हम्म हम्म. हां बरं.
हॅलो!
बाकी,, हो बोल ना.
हो,, तर मग सीबीएसई स्कूलमध्ये टीचर म्हणून आहे म्हटलं.
हा हा हां, चांगलंय ना.
मिस्टरांच्या जॉब मुळे इकडे आले,, मग शिक्षण पण थोडंच होतं ना, म्हणजे लग्न तेव्हा, लवकर लग्न झालं वडील आजारी होते म्हणून मी मोठे होते मग त्यांच्या समोर लग्न व्हायला पाहिजे म्हणून एकतरी मुलाचं मुलीचं मग माझं लग्न थोडं लवकरच झालं, डीए च्या ला केंड ईयर ला असतानाच लग्न झालं.
हो का.
मग डिग्री वगैरे सगळं बाकी होतं,, मग लग्न झाल्यावर इकडे आले, मग प्रेग्नेंट वगैरे झाले म्हटलं मग काय करायचं आपणं आपले वर्ष वाया जातील, म्हणून मग त्या पिरियड मध्ये मी काय केलं ऍडमिशन घेतलं युनिव्हर्सिटीमध्ये इथल्याच सावित्रीबाई फुलेच्या,, आणि माझा डिग्री कंप्लीट करून घेतलं मास्टर्स करून घेतलं,, मग तोपर्यंत मुलगा पाच सहा वर्षाचा झाला, मज मग तो फर्स्ट मध्ये जायला लागला,, आणि त्याच्यानंत दोन तीन वर्ष अजून थोडा गॅप घेतला,, आणि मग त्यानंतर तर अ सुरुवात केली जॉबला, मग आता टेन्शन नाही.
आता कितवीला आहे मुलगा आणि.?
आत्ता मुलगा आहे पाचवी ला.
होका,, अ एकचय का मग?
हो एकच आहे.
एकच आहे,, हा तेथत आहेच. छोटा आहे म्हणजे बराच मुलगा,, हम्म ते तर आहे.
अं जॉब बंद पडतो मग प्रॉब्लेम होतो, नंतर आपल्याला सवय नाही राहत ओ. आता पाच सहा वर्ष झाली, अं सुरुवात केली आहे ना जॉबला,, तर आता घरी बसावसं वाटतच नाहीये एकदम असं एॅक शरीर नसलं त्या दिवशी अस वेगळंच होत जेव्हाही मी माहिरी जाते ना आईकडे, आई काहीच नाही करू देत ना, तर एकदम असं
करमत नाही आणि तिथे उलटं गेलं का,, एक दोन दिवस बरं वाटत त ना असं वाटतं आपलं आपल्यालाच घरी बरं होतं. आपल्या घरची रुटींग रा झालेली राहते रोजची
खाली खाली वाटतं.
हा
हो सवयच नाही ना,, आणि आपण कधीतरी वर्षातून एकदा जाणार मग ते वर्षातून एकदा म्हटलं, म्हणजे चार पाच महिन्यातून गेला तरी माणस म्हणत नाही बाबा, असंच सवयच थोडीशी आपल्याला, एकदमच ऑड वाटतं. आणि मग, राहायचं चार- पाच दिवस आता मे मध्ये सुट्या होत्या आम्हाला. मग मी गेले दहा पंधरा दिवस राहिले चांगले, खूप छान वाटलं म्हणजे असं काम नाही काही नाही थकवा सगळा निघून गेला, मस्त वाटलं पण असं थोडं काम नसल्यामुळे रिकाम रिकाम वाटलं जरा.
तेवढाच आराम होतो मग, वर्षभर आपल्या कामाचच हे राहतं.
हे पण जाणवलं की आपण, दिवसभर किती बिझी असतो.
हम, ते तर आहेच.
हम्म, इकडे आलं म्हणजे काय जॉब नंतर घरी येऊन घरचं काम नंत तर मग मुलाचं थोडं बघायचं अभ्यासाचं, असं आधी तर मी क्लासेस पण घेत होते घरी, मग त्याच्यातच पूर्ण दिवस जायचा आणि थकवा जास्त व्हायचा मग बंद केले.
हा.
अर्निंग थोडं चांगलं आहे ना, मग क्लासेस बंद करून दिली जाऊ देत म्हटलं, शिफ्ट केला जॉब थोडा.
सगळं सारखं बिझी राहिलं का घरात पण नाही लक्ष दिलं जात ना.
हा हा हा, तेच. तुम्ही काय करतात?
मी हॉस्पिटललाय रिसेप्शनला.
तुमचा आवाज परत कमी झाला ओ.
हा हॉस्पिटल ला आहे म्हटलं, रिसेप्शनला.
नसऀ आहे का?
नाही नाही रिसेप्शन म्हणून.
ओके, अच्छा! अच्छा! ओके, मग तुमचं टायमिंग कसं आहे?
माझं सकाळचं राहतं आठ ते चार. एक दोन आठवडे आठ ते चार राहते आणि एक आठवडा मग बारा ते आठ राहते. असं टायमिंग आहे माझं, बारा ते आठ नाईट नसते पण बारा ते आठ. परंत.
दुपारचा का रात्री?
दुपारचं- दुपारचं, दुपारचे बारा ते आठ. नाईटला नाही नाईट नसत्या, नाही आमच्या इथे म्हण लेडीज नाही ना, जेंटस नाईटला लेडीज नाही. नाईट हा, आठपर्यंत आहे फक्त.
हम् हम्म हम्, बापरे! तुमचा टाइम खूपचय ओ.
बारा ते आठ.
मग घरचं सगळं आवरून जाणार आणि मग आवरल्यावर स्वयंपाक राहणार फक्त आहे ना. आठ तास, आमचाही आठच तास आहे म्हणा. बघा सकाळी साडेसहा वाजता घरातून निघावं लागतं आणि एक वाजेपर्यंत येत.
एक वाजेपर्यंत ह लवकर तुम्ही लवकर निघता ना मग सकाळी, तू लवकर निघते मग.
हो स्कूलचा टायमिंग तस आहे म्हणून ना आता जॉबच्या याच्यावर फीलल्डवर डिपेंड य काही लोकाचे दिवसभर असतात बघ
हा, . माझे पोर मोठे झालेले आता, त्याच्यामुळे काय वाटत तुझ पोरग लहान आहे ना, माझ पोरं दोघं इंजिनियर झाले आता दोघं दोन मुलं आहे दोघं इंजिनियर झाल्यात.
लग्न झालं.
नाही नाही इंजिनियर झाले आत्ता जॉबला लागले, आता एक मोठं लागलं त्याला वर्ष दीड वर्ष झालं लहान आ लागला अजून करून
अच्छा!
ह् दोघंच
हम्म हम्म हम्म
इथेच नाशिक मध्येच लागले दोघं पण. हो करतंय.
हो
हम्म ठीक आहे चालेल. ठीक